अं काय चालय तुमचं?
काही नाही बघा. जेवण वगैरे झाल?
आमचं जेवण वगैरे झाल्याल. आम्ही निवांत बसलेलो म्हणले चला थोडीस आ आता ह महिन्याच्या अखेरी सण यायला लागलेत. तर बघूया म्हणले काय-काय तयारी झाली तुमची.
ना बेंदूर वगैरे. बेंदूर आहे. वट पौर्णिमा आहे.
हो तेच ना म्हणून म्हणलं की. तुमची काय तयारी झाली की नाही.
तयारी तशी आहे. घर वगैरे साफ करून घेतलं आता. सणासाठी सगळं चालू आहे. थोडी-थोडी जस कामातून जमेल तस चालू आहे. आणि इकड कसं असतंय. हा. इकडे कसं असतंय. बेंदूर सणाला म्ह म्हणजे शेतकऱ्यांचा सण मानला जातो ना. जास्तीत जास्त तो.
हा. हा.
त्यामुळे ते असे. बैलांना सजवायचे. त्यांना बांधायसाठी ते दोरी हे ते सगळ. नवीन वगैरे खरेदी करायचे.
हम्म.
इतकंच गावाकडे अस वातावरण अस छान असतंय हे. कोणता ही सण आला वगैरे तरी.
अच्छा तुम्ही करता का साजरा. मग बेंदुर ते कसं करताय. काय करताय मग तुम्ही? कारण आपल्याकडे तर बैले नाही आहेते. म्हणजे आमच्याकडे तर नाही. तुमच्याकडे आहेत काय? खरी-खरी बैलं.
ते दुसऱ्यांचे आहेत. आमची नाही आहेत हा. मग आम्ही कसं करतोय आमच्या इ त सळ म्हणजे. ह्याची मातीची बैल असतात ना. ती आणायची विकत. आदल्या दिवशी वगैरे ते घेऊन येतो आम्ही. मग ते पहिल्या दिवशी ना आपण. बेंद्राच्या आदल्या दिवशी अ बैलांना खिचडा करून घालतात. ज्वारीचा. आपण हा ज्वारी त्या कन्या मोठ्या-मोठ्या अशा भरडून आणायच्या त्या. आणि ते नाहीतर असे. आपण कुकरला गहू जसं म्हणजे. खिरीच गहू जस शिजवतो ना तस ते जास्त अस शिजून घ्यायचं. गुळ. वगैरे घालून.
अच्छा..
त्याचा नैवेद्य म्हणजे आम्ही घरात तर जे- म्हणजे असे मातीचे बैल पुजतो. त्यालाही हे करतो आणि इथे आमच्या शेजारी आहेत. शेजाऱ्यांची बैल त्यालाही देतो. खरोखर म्हणजे. जिवंत खरोखरचे बैले आहेत. ते हे हा.. कारण पहिल्या दिवशीचा मान असतो त्यांचा बैलाचा खिचडा असं म्हणतात त्याला. ज्वारीचा खिचडा ते द्यायच का आणि मग दुसऱ्या दिवशी पोळीचा पुरणपोळीचा नैवेद्य
अच्छा.
हम्म पुरणपोळी वगैरे करायची. त्याचा नैवेद्य दाखवायचा. मी तर संध्याकाळी कसं. बैलाची मिरवणूक वगैरे असते छान त्या दिवशी बैल जुपला जात नाही. शेतामध्ये काम वगैरे करायला देत नाहीत बैलाला. म्हणजे बैल झुंपतच नाहीत, नांगराला कशालाच
अच्छा म्हणजे त्याला त्या दिवशी आराम देतात.
त्या दिवशी आराम असतोय, मग सकाळी पुरणपोळी वगैरे करायचं हम्म बैलांची पूजा करायची म अशा ते गल्लोगल्लीत न सगळे असे हे करतात ते. अ मिरवणूक काढतात ना? मग त्यावेळी तो नैवेद्य चारवायचा, त्याची पूजा करायची, आरती करायची.
म्हणजेच जेव्हा असा जो बैलं फिरत असतात, त्यावेेळेस प्रत्येक दारात ते तेंची पूजा केली जाते का बाहेर येऊन? अ त्या स्त्रिया त्यांची पूजा करतात, आरती करून घेतात अच्छा- अच्छा. छान वाटत असेल ना, म्हणजे हे सगळं वातावरण.
नाही नाही खरंच खूप छान वाटतय. ते लहान मुलं असे त्याच्या पाठी माग पळत पळत असतात. हा इकड, आमच्या इथ गावामध्ये तसच असतय, संध्याकाळी ना बेंदूर बिंदूर असतोय त्या दिवशी चालू असतय, मिरवणूक काढतात मग
अच्छा छान असतं कारण अ अ खरं सांगायचं म्हणजे मी कसं शहरातलीच असल्यामुळं ना? मी आता लहानपणापासून बाई मी एवढी मोठी झाले, मला मुलं पण झाली पण मला कधीच अस बा जवळून असा बेंदूर सण बघायला भेटलेलाच नाहीयेय. मी जर वाचला असेल, तर मी हेच्यामध्येच वाचलेल हाय पुस्तकांमध्ये आणि कधीतरी असं गावाला जेव्हा सुट्टीला जायची मी आजोळी माझ्या त्यावेळेस, मी बघितलेलं हाय. त्यावेळेस तर ते गणपतीला आंघोळ घालायचे म्हणजे म्हणजे माझ्या आजोळी आईकडे. अं आमच्या गाई, म्हशी, बैल, वगैरे आहेत ना तर मग त्या दिवशी ते गाईम-म्हणजे बैलाला बरोर सगळ्यांनाच आंघोळ घातली जायची. आणि बैलांना विशेष करून मग त्यांच्या. शिंगांना कलर द्यायचा. त्या अंगावर पण अस कलर द्यायचा. स त्यांना. रिबिणी लावायच्या नवीन. गळ्यात घुंगरू घालायचे पायात वगैरे येत. आणि त्यांनी छान असं हा. अ त्या तसे सजवायचं त्याला हा पूर्ण. पणे सजवलेलं असायच. आणि मग त्यांना मिरवणुकीला घेऊन जायचे. ह् गावामधून आम्ही पण जायचो थोडं बघायच कस-कस आहे ते. छान वाटायच त्यावेळेस. अ बघायला. मग ते ते नंतर कस असत ते. अ म्हजे बैलांच थोडी पळत पण असते ना जोरात. एक-माग-एक पळत पण असतात. ते हा. हा त्याच्यामुळ मी. लांबच असायची. कारण माझ्या वडलांकडे आमची शेती नाहीये ना. त्यामुळ सगळे कसे नोकरदार असे. त्याच्यामुळे आम्हाला सणवार वगैरे जादा असे म्हणजे. बैलांचा सण हा कसा तुम्ही मल मगाशीच म्हणायला की शेतकऱ्यांचा आहे तो सण ज्यादा करून शेतकरी अ त्याला साजरा करतात. कारण तो बैलांचा सण आहे. बैलांचा कारण बैलांमुळे त्यांची शेती चालते म्हणजे बैलां ते बैलांना ते नांगराला झुंपत झुंपवतात. आणि शेती करतात. मग वर्षभर जाच्या जीवावर त्यांनी धान्य पिकवतात. होतेत, एक दिवस त्याच्यासाठी तो दिवस साजरा केला जातो.
म्हणजे बैल कसं शेतकऱ्याचा मित्र पण असतो. आणि तो त्याच्यावाचून अपूर्ण आहे असंच वाटतं ते. शेतकरी असेल तर त्याच्याकडे शक्यतो बैलाशिवाय दुसरी कामं होतच नाहीत ना शेतीत.
होत हा तेच ना, सगळी कामं शेतकऱ्याची बैलच करतो. म्हणून हा दिवस बैलांसाठी अन शेतकऱ्यासाठी पण खूप मोठा असतो. अ हा, खूप महत्वाचा असतंय, त्या दिवशी त्याची पूजा करतात आणि मला वाटतंय देवाला त्याच्याबद्दल आभार पण मानतात. की ज्याच्यामुळे आम्हाला, म्हणजे आम्ही धान्य पिकवतोय खातोय, त्याच्या आरोग्याविषयी वगैरे ते प्रार्थना पण करतात. आणि छान बघायला पण छान वाटतं ते, अ गावामध्ये त्यांच्या वगैरे सगळे, लहान मुलं नाचत असतात. पुढं आणि तेव्हा ढोल पण वाजत असतोय ते बघायला छान वाटतं. अजून पण.
अजून पण अशे गावाकडे प्रथा आहे तशी. मिरवणूक वगैरे काढतात, ढोल ताशे पुढं वाजवत, पाठीमागं बैलांना अशे छान सजवलं जात. त्यांना धुवून स्वच्छ वगैरे करून, शिंगाना कलर देयचं, ते हा त्यांच्या शिंगाना कलर देऊन, ते कलर कलरच्या रिबीनी बांधतात त्याला. त्यामुळं आणि ते पायात अशे घुंगरू सारखे असे मोठे मोठे हे असतात, ते जसं चालेल ना तसं ते‌ वाजत असतंय, ते ढोलच्या तालावर एक अ चालल्यासारखं असं बैल चालत असतो तो.
अजे म्हणजे बैल पण नाचतात, बैल पण नाचतात ना. ह आं बैलं पण नाचत असतात, त्यांना पण म्हणजे त्यांना पण कळत संगीत काय संगीतच थोडंफार ज्ञान, त्यांना पण असतं वाटत हाय ना?
हम्म आणि किती बैल म्हणजे अस आपण म्हणतो ना बैल वांड असेल? घाबरतो आपण पुढं जाया ला पण ज्यावेळी एखादी दारातून जाताना कोणी अस ते जी आरती ओवाळतात, नैवेद्य चारतात ना, त्यावेळी तो शांतच उभारलेला अस तो. कधी असं कुणाला काहि त्रास त्यांच्यामुळे
अच्छा.
हं.
हा तेच की तेच ते छान आहे. मग म्हणजे प्रत्यक्ष असं बघायला, करायला आता शहरामध्ये कसं? अं गणपतीच हे आणले जातात, दोन गणपती विकत आणले जातात चिखलाचे. मग त्यांना त्यांचीच आपण पूजा करतो म्हणजे आम्ही तरी करतो. घरामध्ये हां. कारण आता शहरामध्ये कुठले ये येणार ना? अं जिवंत बैल.
हं, हं इथं घरीच आम्ही हेचे मातीचेच बैल, पुजतो सोडा पण मातीचे बैल इथ मिळ तात. गणपती नाही पुूजत, मातीचे बैल पुूजतात. इथं गावाकडे.
अच्छा, आमच्या इथे कसं आम्ही बैल आणतो विकत आणि मग पूजा करतो त्याची.
आणि पुरणपोळी तर क केली जाते, नैवेदय दाखवायला. अं आणि नीवेद दाखवून मग हां.
आपल्यामध्ये कस सण आणि पुरणपोळी हे एक समीकरणच अस हाय का नाही? आणि पुरणपोळी सणा सणा दिवशी पुरणपोळी ही असतेच.
असतेच आणि केली तं म्हणजे ते आपलं एक पकवानच झालं, म्हणजे प्रसादच झा झाला बनवला जातो तो देवासाठी म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे बनवले जात असतील ना?
हो बनवले जात असतील नैवेद्य, आपल्या इकडे नैवेद्य म्हटलं ना, तर पुरणपोळी. म्हणजे हा हं फर्स्ट रेफरन्स पुरण पोळीलाच देतात जास्त.
हा मग ते वट सावित्रीला पण पुरणपोळीच बनवतात. म्हणजे मी पण पुरणपोळीच बनवते वट सावित्रीला पण. कुठला पण सण आला कि, वटसा तरी पण तेच. बनवायचं मग, सं आदल्या दिवशी मेहंदी वगेरा काढते. सकाळी मगअ अ लवकर उठायचं, साडेचार पाच वाजता उठून आंघोळ वगैरे करून घेऊन रांगोळी मला जास्त अशी चांगली जमत नाई त्यामुळे छोटीशी जशी जमेल तशी रांगोळी काढून घेते, आणि मग तो स्वयंपाक करून घेते. ते. हा म्हणजे सुट्टी असली तर, मग काय चांगलंच. सु्ट ट्टी नसेल, तर मग कसं आवरून सगळं परत ऑफिसला जावं लागतं. त्याच्यामुळं मग ते, हा हा मग ते वट सावित्रीची पूजा करायला जायचे, सगळं साहित्य घेऊन. वडाला पाच प्रदक्षिणा घालायच्या आणि देवाच ओटी भरली जाते. सुवासिनींची, देवाला पण नैवेद्य वगैरे ठेवला जातो. त्याच्यामुळे लवकरच पुरणपोळी करून घेऊन देवाला नैवेद दाखवते.
म्हणजे असं कसं सणावाराचे दिवस आले ना, तर छान वाटतात.
हा मग ते वटसावित्रीचं पण एक खास वैशिष्ट्य हाय. वटसावित्री कशी स्त्रीयांचा सण माणला जात तो. आता मगाशी आपण काय म्हणालो की बैलं अ शेतकऱ्यांचा सण असतो बेंदुर, तसा वटसावित्री त्री हा महिलांचा सण असतो. जेच्या मधी अ हे केल जात. स्त्रिया खूप सजून धजून अ जातात पूजा करायला म्हणजे आपल्या नवऱ्याच्या नवऱ्याचं आयुष्य दीर्घ आयुष्य व्हावं म्हणून हम प्रार्थना करतात. म्हणजे प्रत्येक सणांचं वेगवेगळ वैशिष्ट्य हाय. हा हा ह. ठीक हाये मग, बोलूया आपण नंतर मग हा. ओके. ठीक हाय.